नमस्कार काय काय कुठं यायच हा
आता कर्नाटक मधलं जरा पर्यटन स्थळ आम्ही आता जाऊन आलो तिथे
कर्नाटक ला गेला होता
हो तुम्हाला जरा माहिती सांग तुझारा त्या संदर्भात आता काय झालंय माहितीय आहे का भारतात कर्नाटकात काय झालेय माहितीय आहे का ऐतिहासिक आणि तिथं जरा संस्कृ प्रकृतिक नैसर्गिक वातावरण आहे समुद्र किनारा आहे की तित.
हा.
आणि त्यात आता काय झालंय तिथं अ ऐतिहासिक स्थळ आणि तिथली जे हॅरिटेज म्हणतो आपण म्हणजे काय वारसा आपला देशाचा किंवा त्या स्टेटचा तर त्याच्याम ते वो व ऐतिहासिक हे बघितलं तर तिथं यनोस्कोन बी विजय साम्राज्याचं अ प्राचीन अवशेष आणि दगडी रथ तिथं बघायला मिळत असं ते एक क्षेत्र हाय. त्या क्षेत्राच हम्पीला ओ तेच हा हमप पिला तिथं कस हाय पार म्हणजे अ जो प्राचीन राजा झाला विजयनगरचा.
हम्म हम्म हम्म. पण ते आपल्यापासून किती किलोमीटर हाय का किती लांब हाय?
साधारणतः एक इथून एक एक दोनशे किलोमीटरच्या आसपास येईल ते
दोनशे किलोमीटर हाय काय. हा हा हा.
त्यानंतर परत तिथलं दुसरं कर्नाटकातलं अं म्हणजे अं मनोरंजना ज सांस्कृतिक जर तिथलं पर्यटन स्थळ म्हटलं तर तिथले एक बघा म्हैसूर एक हाय. म्हैसूरला तिथं म्हैसूर हा मैसूर पॅलेस नाही कर्नाटक मधली तिथली स्थळ हायत ओ.
हा हा हा. व्हय की पण ते हम्पी इकड ह्या बाजूला राहिल आणि इथनं तिकड म्हैसूर त्या कोपड्या
होय होय होय. ते तुम्हाला जनरली सांगा लागलोय कर्नाटकातलं कुठलं कुठलं काय काय हाय.
हा हा हा हा ह. मी म्हटलं हम्पी ला हम्पी वरण जे ते एकदम ह्याला कसं काय तिकड गेला अस असं म्हटलं ते.
नाही नाही नाही. गेलेलो नाही तिथं हंपी कर्नाटकात कसं आहे माहिती आहे का आता ति तिथलं स्थळ कुठली कुठली तिथली तुम्हाला बघण्यासारखी ती सांगा लागलो.
हा हा हा हा. पण ते बघण्या म्हणजे माझं म्हणणं काय आहे इकडे ह्या कर्नाटक ह्या भागातली जिकड म्हणजे एक भाग बघता येईल असं तिथली माहिती सांगा की?
नाही. आता तिकड तसं गेलो नाही आम्ही फक्त स्पेसिफिक एक गावं करत गेलतो. हम्पी ला पहिल्यांदा गेलो आम्ही. परत तिथं नंतर असं करत करत परत तिकडं आमचं एक काम होतं तिथं थांबलो. पर तिथनं परत असं अ बदामी वगैरे असं करून क नाही हेवळ वगैरे पाकल कोल्ला अस, अशा भागात न परत तिथन आम्ही असं म्हैसूर वगैरे आता ती काय झाली माहितीे का तिथं अ म्हैसूर पॅलेसला तिथं बघायला आहे. तिथं तिथला जे दसऱ्याचा णी शीलंगणाचा जो उत्सव असतो का नाही म्हणजे आता मोपा तुम्ही द जाताना दसरा वगैरे ह्या बा ह्याच्यात गेला तर तिकडं दिवाळीसारखा सण असतो ते. कडच्या भागात असं आणि आता काय झालय न परत त्या भागामध्ये बऱ्यापैकी अ चालुक कालीन दगडी गुफा हायत्या ओ.
ते आहेच. हा हा हा.
मंदिरआणि हायती चांगली परत तिथ त्याच्यात तिथ परत विजयनगर विजयपूरला किंवा विजयनगरला तिथं गोलघुमट एक आहे. विजय अससर तर तिथं कारण विजयपूर कॉलनी एक आहे तिथं बघायला म्हणजे त्या कॉलनीत. जुन्या पद्धतीची जी ही आहे ती अ काय म्हणतो त्याला. अ वाड किंवा कॉलनी म्हणायची थोडक्यात असं तिथं ते चांगलं आहे तिथं बघण्यासारखं आता काय झालं निसर्ग. तर मी आहे तिथं हम्पीला दर्जा युनोस्कोन चांगला दिलाय म्हणजे ते. विजयनगरचं साम्राज्य म्हणून. अ द दगडी रत परत तिथं तुमचं राजवाडे वगैरे आ त्यामध्ये क साहेब ह्याच्यामध्ये हिल स्टेशन जर बघितलं तिथं.
हम्
तर कुृगो म्हणून एक आहे.
कररगो
कुरगु कुरगो कुरग म्हणून हे गायच. तर कसं आहे आपलं जसं धरण ऐ क नाही.
हम
तिथं धरणासारखंच आहे पण ते धरण नॅचरल असं नाहीय त लोकांनी. तयार केलेलं धरण आहे म्हणजे बा असं छोटे छोटे बांधारे बांतो का नाही. प वड्यावर ह तशा पद्धतीचे बरेचेत आहे त्या. आपल्या त्या कुरगो म्हणून एक गाव आहे त्याला ते भारताचं स्कॉटलंड म्हणतात त्याला हा एवढं भारी तेत आहे आणि तिथं कसा आहे? कॉपीचे मळे वगैरे. वैे चहाचे मळे हा बऱ्यापैकी किती नवीन आता तिथं आहे आणि धबधब्यासाठी ती ती तुमचाबुचा धबधबा म्हणून आहे तिथं.
हा
तो फेमस आहे जरा तिकड त्यानंतर चिककमंगरलूर म्हून तिथं एक गाव आहे छोट ज्या माणसना गण आहे अ ट्रॅकिंग वगैरे करायचं आहे किंवा असं वर्ल्ड वाईल्ड वर्ल्ड लाईफ. करायची आहे म्हणजे जंगलात फिरायच आहे अशा लोक लोकांसाठी ते चकमंगुरुल गाव एक ट्रॅकिंग साठी चांगलं आहे तिथ.
जंगलला जाय काय सगळ ते आता
हा जंगल म्हणजे थोडस जंगलप्रेमीच म्हणायचं कॉपीसाठी, ती ते गाव फेमस आहे चिक्मंगळूर त्याच्यात कॉफीची कॉ पी तिथं तयार होती सगळी आणि एक शांत हा शांत ठिकाण आहे त्या भागात तिथं कुठही असं अ हिंसक असं काही त्या गावाला त्या आसपासच्या इर्याला ओलख हा एकदम शांत इर्या म्हणजे जर तुम्हाला निवांत विश्रांती क्रांती घ्यायसाठी जायच असेल तर ते अ एकमेव तिथं आहे आणि त्यानंतर बंगलो बंगलोरच्या जवळ एक नाही असं एक ठिकाण आहे तिथं आपण जसं सनसेट बघतो का नाही नदी हिल्स म्हणून आहे नदी हिल्स नंदी नदी नाही नंदी हिल्स म्हणून
हा हा हा हा
तिथं म्हणजे कसं आहे की तिथनं तुम्ही सनसेट जसं समुद्रकिनाऱ्याला आपण जसं गणपतपोळ्याला वगैरे बघ हा तस आहे, मग त्यांतर परत तथ आता बी तुम्हाला जर बघितलं. अ अ बघण्यासारखं तिथं.
हां.
तर गोकर्ण म्हणून एक आहे, तिथं गोकर्णला मीनी काय ते महाबळेश्वर वगैरे असं काहीत म्हणलं जातं तिथ, हा कोकण महाबळेश्वर महाबश्वर असं नाव आहे तिचं ओमचं म्हणजे ओम बीच आहे तिथ तर म्हणजे
हम!
अ तिथं मेडिटेशन्स वगैरे, परत आणि तो समुद्र किनारा आहे ना एकदम पीसफुल आहे म्हणजे एकदम शांत.
हा त्या कोककर ना महाबळेश्वरला असं पण हे आहे की तिथं, म्हणजे माझ्या ऐकण्यात कि तिथं ते ज्यावेळेस ना हम! हे ना शंकराच ते शिवलिंग वगैरे असे, ते हे करून बसलेलं की नाही रावण ते तिथं ते लग विला बसला वगैरे असं काही तर आहे, ते ते हातात धरून म्हणजे गणपती असं केले असं काहीत ह कथाय काहीतर ते.
काय ते आपल्याला एवढं ते त्यातल्यामधलं माहीत नाहीय. म त्यानंतर म म -मुर्डेश्वर म्हणून हे आहे. तिथे समुद्रकिनारा आहे चांगला आणि अ महत्त्वाच कायदे मुर्डेश्वर मध्ये एक नाही, समुद्राच्या काठर वस्ल्याला ते एक मंदिर आहे. अच्छा! अ भगवान शंकराचं,
हमं!
आणि म तिथं शिवाची एवढी मोठी मूर्ती आहे भव्य भव्य गोपूर इथं तिथं गोपूर गो -गो -गो पुरम म्हणून गाव आहे घोपुरम.
हम, हम, हं.
आणि त्याच्यात काय झाले माहिती आहे का, जगात सगळ्यात मोठी दुसरी म्हणजे ते आयपील टायवरवरच्या नंतरच
हम्म!
असे एक ती भगवान शंकराची मूर्ती आहे तिथं. आणि उडपीला काय तुमला ते माहितच असेल, उडपीला मल्लब बीच आहे तिथं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, अ कृष्णाचं तिथं मंदिर आहे त्या अ उडपिला. आणि आता तिथले जर तिथं अ हे बघितलं म्हणजे अ व प्र प्राणी व संग्रहालय वगैरे
हम.
तिथं तुमचं वाघ, सिंह, परत तुमचे चित्ते, बिबट्या, परत तुमचं काळवीट, परत मोर, लांडोरी, वगैरे अस राष्ट्रीय उद्यान तिथ भरपूर आहेत, बंदी ब ब बंदीपूर म्हणून तिथे एक गाव छोटं गाव आहे. तर तिथं रा उद्यान आहे तथ ते अ तर आपल्या जसं कोक कोक्रोडाइल पार्कस जसं इकडं उपलब्ध हाय. तसं तिथं व्याग्र प्रकल्पासाठी म्हणजे तिथं जंगल सफारीसाठी तिथं चांगलं हत्तीवरण किंवा तुमच्या गाडीवरन अस. जंगल सपारी तिथ जोरात होती मोठ्या प्रमाणात वाघाचं प्रमाण नाही ह्या बंदीपूर राष्ट्रीय अभियानात आहे पर त्याच्या शेजारी जरा पुढजरा गेलं तुम्ही तर नागर होल राष्ट्रीय उद्यान आहे तिथ हा आणि देशामध्ये सगळ्यात जास्ती हत्ती काय
तिथं हा.
आणि वाघ आणि बिबट्या हायका नाही जस बिबट्या वाघ म्हणजे आपण म्हणतो ना कळपान कुत्री कशी फिरत्यात कनाय हा तशी तिथं नाग, नागर होल म्हणून राष्ट्रीय उद्यान आहे तिथं आणि तिथ बिबट्या जी आहे ती का नाही ती हा ती जशी आपल्या इथं कुत्री जशी फिरत्यात
फिरत्यात तस ते फिरत्यात तिथंन ते.
फिरत्यात आता तिथं आ म त्या भागातलं जर सगळ्यात जास्ती फेमस शरावतीवर नदी आहे नदी आहे तिथं भार त्यातिल सगळ्यात उच्च आणि मोठा धबधबा तुम्हाला माहित असल जोक फॉल्स म्हणून हाय.
हो ना.
हा त्यात पावसाळ्यात त्याच उग्र रूप असतय. आणि स्पीड लय जोरात असतय पाण्याला तिथ.
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
त्यामुळे ते फेमस आहे तिकडचं तर तिथं असं ऐतिहासिक अशी बऱ्यापैकी आहेत सगळ्यात जास्ती बघायला तिथे जंगल टूर आहे वर्ल्ड, वाईल्ड लाईफ आहे बिबट्या म्हणा किंवा सिंह म्हणा किंवा तुमचं ते म्हणा हे असं जस आपण नेहमी कशी कुत्री रस्त्यांना दिसत्यात का नाही हा एवढं तिथं वन्य प्राण्यांचं प्रमाण जास्ती हाय.
छान आहे की मग ते बघायला गेलं पाहिजे तिकडे त बाग तो सगळ कर्नाटकचा इकड, तिकड. बघूया, बघूया, बघूया, बघूया जाऊन येतो की हम्म ओके, ओके, ओके